हॅलो.
हा बोला वहिनी.
हां. आपलं बोलणं अर्धच राहील होत, हो.
बोला काय म्हणता अजून?
काय नाही आपलं चाललंय आता रोजचंच, तुम्ही नाही जात का मग वॉकिंगला वगैरे बिलकुलच जात. नाही का आता.
नाही जामं नाही जमत हो. आता आम्ही कसं उन्हाळ्यामध्ये जातो उन्हाळ्यामध्ये कसं म्हणजे काय टेन्शन राहत नाही. आता आता कसं ना थंड वातावरण असतं हो. थंड वात वातावरण असतंय की काय सर्दी, खोकला लगेच आताच तिचा होऊन गेला.
आ नाही अजून आत्ताशी तीनच वर्षाची हे ना.
हो त्याच्यामुळे मग काय जाता येत नाही बाहेर. नाही तर म जायचो आम्ही उन्हाळ्यामध्ये मग बसायच बाहेर स्वरूप खेळतो बाहेर मग. बॅडमिंटन बॅटबॉल हम्म निवां कांता असते हो आता आम्ही ओझरला आलेलो होतो ना आम्ही तरी पंध एक दिवस पंधरा-वीस दिवस होते मी ओझरला. हो त्यांचं काय आहे त्यांचं काही नाही. सगळ्या असल्या का मजा येते म असं.
करत असतील त्या आज.
मग खूप तीघी चौ हा त्या तिघी ही एक चौघी चौथी आणि आ आणि शिवा लहान्या भावाच्या आहे ती आणि हि दोघे आधी छान खेळायच्या. नंतर मग थोडे चार एक दिवस झाले, मग बरोबरच राहायच्या. मग मारामारीच त्यालायची मग ती भावाची लाहनी पण डेंजर आहे शिवा. हो शिवा खूप डेंजर आहे.
ते कि शिवाचा असं शिवाचा तसं आणनवीचा असं चालूच असतं हो.
त्या त सारख्याच आहे सगळ्या. त्याचात ते एक स्वरुप असतो मग. यांचे स्वरूप काय काही सांगतो त्यांना शिकवतो म ते ओरडता मग दीपक अन ते तुझं पोरगा काही शिकवतो. अंद काही सांगतं काही चिठ्ठया काय त्या कागदं करायला लावतं एक करायला लावते याला कागदं हे करणं ते करण ऍक्टिव्हटी करायची सवय आहे ना याला.
हो हो हो.
त्याच्यामुळे तो काय करतो कागदं कर त्याच्या हे कर ते कर असं काही पण बनवाय
तो मोठा पडत असेल आणि हे लहाने पडत असतील.
हो ये लहान आणि मोठे तरी आणवीचा त्याच जमतं. कधी-कधी भांडता पण म कागदाची बलून तर हे ऍक्टिव्हटी करायचे सवय त्याला घरी असल्यावर रिकामा वेळ असला का मग. मग ते बनवायचं‌. हो पण दीपकच कसं त्याला पाच पसारा नाही आवडत हा बसतो पसारा करतो पसारा करतो. ते तर तसंच सिस्टमॅटिक
तर हो कामात पण खूप ऍक्टिव की नाही काम संपवायचं आधी. आणि मगच पुढच्या गोष्टी
पुढच्या गोष्टी मग लई डेंजर हे तो, एकदम म्हणजे प्रॉपर लागतं. हो हो हो हो. हायपर आहेच तो.
खूप वेळेस सांगते अहो हायपर नका होऊ शांत होऊन जा.
शांत हा ते से स्वभाव असतो नाही का ओ. हो स्वभावाला औषध नसतं नाही का?
नाही कामात खूप अपडेट आहे ते म्हटलं कामात खूप अपडेट आहे. पण जर हायपर झालेय मग नाही
काय कोणाचच नाही मग राहतो असं डेंजर आहे. मग आता सा हा तेच ना का काही बोलायची हिम्मत नाही रहात आता तो माझी पेक्ष लहान आहे मी मोठी आहे मी सगळ्यात मोठी आहे त्यांच्या म दोघांमध्ये.
होत नायत काही मोठी सांगितलं त्यांनी मला
तरी आपल्याला शांत बसावं लागतं, हो तरी आपल्याला शांत बसावं लागतं. तर असं आहे. भांडण होण्यापेक्षा असं वाटतं बरं आहे शांत हा. भांडण होईन उगीचच रिकामं बसा शांत मग असं. तसे मी ऐकून न घेणारीचे ये. कधी कधी ऐकते, कधी कधी सोडून देत
हो पण मग लग्न झाल्यानंतर फरक पडतो ना थोडा?
फरक पडतो हो. नाही ऐकत आपण नंतर नाही का?
आधीच्या गोष्टी वेगळ्या, नंतरच्या वेगळ्या हा. आधी का-काकांचाही स्वभाव थोडासा कडक होता त्याच्यामुळे ते जसं काका सांगतील त्याच पद्धतीने शांतेत ते सांगतात ना, अजून सुद्धा आम्ही घराच्या बाहेर जात
अजून आहे तसंच आहे. नाही अजून पण तसंच आहे. उलट नाही का कसय माहितीय का? माझ्या इकडं फ्री माइंड आहे मी. तिकडं आले ना तिथं उलट धाकामध्ये राहते. उलट मला असं वाटतं का मी माझ्या माझ्या घरी चांगली आहे. टेन्शन नाही तिथं म्हणजे आराम करायला भेटतो, सगळं भेट पण मग कुठं जायचं म्हटलं ना, त्यांना आवडत आवडायचा प्रश्न नाही म्हणजे ते घाबरता, आता कसं खूप काही काही घडतं ना बाहेर नाही का आता हे झालं ते झालं हा. ते न्यूज बघ त्या वगैरे, मग पोर छोटे आपले कशाला उगीचच इकडं तिकडं जायचं. किंवा मग पोरांना जरी सोडून गेल ना, त्यांच लय लिमिटेड टाइमिंग आहे एकदम. एकदम टाइम टाईम त्यांच पण अक्युरेट टाईम चारला चहा संध्याकाळी दहाला झोप म्हणजे झोपणंच नऊ वाजता असं जेवण वगैरे केलं का लगेच म्हणजे नऊला नाही साडेआठला जेवण असतं. साडेआठ माझे नऊ वाजेपर्यंत जेवण होऊन जात, परत थोडं बाहेर जाती तिथंच पोर्चमध्ये. चक्कर मारती, मग नंतर अंथरून टाकायचं. मग तुम्ही झोपा किंवा नका झोपू ते झोपून घेता. असं आहे म्हणजे एकदम सकाळी लवकर उठायचं बरं सहा वाजताच असे आहे. आणि अश्विनीला सवय आहे. आता ती पण तिचं तिचं रुटीन बरोबर हे कर
हो आता त्या पण घरून वर्किंग करतात त्याच्यामुळे त्यांना तो रुटीन बरोबर होऊन जातो मग.
हो लवकर उठलं तर लवकर आवरत ना असं आहे. आप पण उशिरा उठला का, सगंळ उशिरा होऊन जातं.
हो उशीरा केलं म्हणजे पुढचे सगळे रुटीन बिघडतात ना. दोघे पण जणी ऑनलाईन वर्किंग करतात ना?
हो हो दोघी पण करता. आता ती अ साक्षीचं कसं एमसीएच झालेलं आहे. मग तिच ते सॉफ्टवेअरच आहे सगळं हो. मग हिच कसं अ एम कॉम अ एम ए झालेलं आहे अश्विनीचं.
हम्म.
मग गंद करते ती आता हे कॉलिंगच वगैरे मी करते ना तेच काम ती करती. हेच काम करते तीपण टेलिकॉलिंग. हा कारण टेलिकॉलिंग मधी हाय, हो हो. सॉफ्टवेअरच चांगले आहे ते त्याच्यामध्येच करायला पाहिजे होत आम्ही पण फिल्डमध्ये. पण आम्ही नंतर चेंज केली साईड. असं झालं. बीकॉममध्ये मी पण, पण बीकॉममध्ये पुढे भरपूर अहो शिकण्यासारखं.
हो केलं तर खूप काय काय आहे. कॉम्प्युटरी सेक्रेटरी आहे, सीए आहे.
हो केलं पाहिजे. लग्नानंतर पण सपोर्टिंग फॅमिली असली तर होतं अहो नाहीतर काय उपयोग.
घरातली कामं वगैरे, सगळ्या गोष्टींमध्ये नाही होतं. मी पण बी कॉम, झाल्यानंतर खूप बँकिंग. एक्साम दिल्या खूप म्हणजे खूप दिल्या, नंतर शेवटी स्टॉप करून दिलं. दिल्या, क्लरिकल दिल्या, नंतर म्हटलं आता स्टॉप म्हटलं.
हो का? मग इथं कोणतं म्हणजे काय जॉब करता तुम्ही?
तिथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून आम्ही दीपक आम्ही सगळे, एकच याला चौघ पण चार जण आहे आम्ही. दोन लेडीज आणि, दोन जेंन्स असं हो. आम्ही सगळे कम्प्युटरऑपेटर म्हणूनच, पंचवीसच पडतो आम्हाला सगळ्यांना पेमेंट सारखं आहे.
सारखचं.
हो चौघांना पण पेमेंट सारखच हो, पण मग असं वाटतं का जवळ. त्याच्या जवळ आणि मेन म्हणजे, काही इश्यू नाही.
इशू नाही बा ठीक आहे नाही का, जाता कशा तुम्ही मग.
हा मी ऍक्टिवा घेऊन जाते.
हो का हं.. पण तुमचं, तेच्यासारखा एवढा उशीर होत नसेल ना.
नाही सेम, टाईम आहे आमचा. पण फक्त आम्ही नाईटला नाही येत, नाही नाईटला आम्ही नसतो. नाही नाही नाईट ला कसं, आता हेचं कसं. नाईट ला करतात ते, आम्ही नाही ना जेंट्स आम्ही आम्ही सहा वाजेपर्यंत.
सहा वाजेपर्यंत हो तेच म्हटले, कारण याला कधी कधी उशीर होत. तर नऊ साडे नऊ, वाजता साडेआठ वाजता.
असं होतं ते कामाच्या याच्यावर असतं ना, तुम्ही जर दुपारून बोलावलं काय बोलवलं. त्यानुसार आणि जेंट्सला कसं, ते डायरेक्टली थांबवू शकतात. ऑपरेशनच काम असतं त्याच्यामुळे, त्यांना कसं ग्राउंडच पण काम लागतं.
हो हो हो हो.
त्यांना कस ग्राउंडच काम असलं. इकडचं काम असलं ते सगळं बघायला लावतात, पुन्हा नाईट ड्युटी असली की पण बघाय लावतात हा, तस आमचं नाही आम्ही कसं. साडे दहा ला गेलो साडेसहापर्यंत, अकराला गेलो सात वाजेपर्यंत, असा आमचा टाइम फिक्स आहे. आठ तास करायचं आणि घरी यायचं, आपल्या आपल्या हिशोबाने पण जेन्स तसं नसतं. पण, थोडं एक्स्ट्रा करावच, लागतं त्यांना ते हो. लेडीस चा अन, जेंटस चा हाच फरक असतो. थोडंफार त्यांना ग्रांड लेव्हला जावं लागतं, आम्हाला नाही जावं लागत ग्रांउंड आम्ही कसं कम्पुटर टू कम्प्युटर बघणार त्यांना तसं नाही त्यांना ऑलरेडी वरतूनच इन्स्ट्रक्शन आहे, की तुम्ही हे एकच काम नाही बघायचं. सगळं बघायचं जिकडे, तुम्हाला सांगतील तिकडे जायचं.
हम चांगलं आहे ना आता, संदीप सर लागलेलं आहे ना तिथं पण चांगलं त्याचं. पण चांगली त्याला पण नाईट वगैरे करावं लागते, पण त्याला जे स्टॉकच वाटतं ना तिथं. ज्यूसची कंपनी त्याची तर चांगली उलट जवळ आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे.
हो आमच्या पण जवळ पेमेंट पण चांगलं आहे, त्यांना दीपक आधी करायचे तिकडे म्हणे त्यांना. पेमेंट चांगला पडायंच पण, रात्र दिवस ड्युटीवर रहावं लागायचं ना
हो, तेच प्रॉब्लेम होता हा म्हणजे ए आसल्यानंतर असा प्रॉब्लेम येतो रे.
पण म पुढच्या पण गोष्टी बघाच्या असत्यात, थोडं शरीराला आराम पण पाहिजे ना.
हो मग तेच ना, कंटिन्यू कामकाम करायचं हं.. एक तर आता दिवस कसे आले, त्याच्यामुळे जास्त हे हेडॅकच करायचंच नाही का.
ते सांगतात. काकांचं असं म्हणणं आहे की, दोन पैसे कमी पण शांतता पाहिजे.
शांतता पाहिजे हो, तेच ना आराम पाहिजे ना जे झालं आराम नसलं तर काय, हेल्थ खराब होऊन जाते ना अस प्रॉब्लेम होतो.
सारख रात्र दिवस काय बुवा.
हो परत घर घरी आल्यानंतर चिडचिड होती, असं होतं.
नाही ग्रोथ नाही म्हणून ते करतात, चिडचिड दुसरीकडे शोधतात पण आहे ते.
हा चालू तेच चालूच असतं त्यांच पण आता काय जॉब. अ करण्याची किंवा भेटण्याची वेळ आहे का, ओ आता रिटायर होण्याची वेळ आली ना आता.
ते ना आमच्याकडे कसं आहे ग्रोथ नाही, आता लेडीज ला ठीक आहे. आम्ही पंचवीस पंचवीस वर राहू, पण मग जेंट्स तसं नाही ना.
हो तेच ना त्यांना, भरपूर हँडल करायचं असतं ना. पण आता भेटून भेटून जॉब. कोण कुठे भेटणार सांगा ते नाही ना, आता जॉब पण नाही आता सध्या असा प्रॉब्लेम आहे.
श्याम म्हण तू जे आहे ना ते चांगलंय.
ते ठीक आहे हा चाललंय व्यवस्थित चाललंय कुठे एवढं कुठं लय आपल्याला मुलं आहे का एकच. मुलगी आहे आणि जेव्हा होईल तेव्हा होईल, नंतरच बघू आणि हाय. मग लांब जाऊन तेवढा त्रास होतो ना, ओ पैसे जास्त भेटत पण. तेवढा त्रास.
हे बघा तुम्ही नाशिकला जाणार तर सात आठ हजार रुपये तुमचे भाड्यात आहेत पेट्रोल ला. वर पण ती हॅरेशमेंट.
हॅरेशमेंट मग कुठच असं नाही का, हॅरेशमेंट सर्वे ठिकाणी असतंय असे.
हॅरशमेंट सगळ्या ठिकाणी.
हो तेच ना चालेल मग ठीक आहे.
हो हो हो ओके ओके.